हा. बोला की.
हा. कशी हाईस?
हाय बरी हाय. तुम्ही?
हाय मस्त निवांत.
हम्म.
आणखी काय मग? चहा तेन झाला बघ. तुझा?
माझं पण झालं बघा. मग काय करताय मग?
काय नाही, आता जरा शिवत बसायच म्हणाल तो.
ह, हं, ह.
हम्म. ते नव्हं, होय कपडे शिवतोय. ते नव्हं ते परवा ट्रीपला जायचं ठरलेलं काय झालं ते?
तेवे जऊ की आता सगळी मि म्हणजे कुठलं तस चांगलं - - आता म आता कस या वेकेशन मध्ये महाबळेश्वर इथ्रम - - आंबुली गाठ तिकडं भारी वाढतयं नई फिरायला जायला पण, मग सगळी एक दिवशी मिळुया. मिळून, मिळून पण जाता इथे बघायला. मग आता - - बघायला पण भारी असतय नइ सगळ्याकडं. हम्म. होय. चांगलं असतयं
त्यामुळं जाता येतयं.
ह आता हे प्रवासच म्हणजे ह्या क्लायमेटमध्ये आणि ह्या वातावरणामध्ये प्रवासच करत्यात ओ जास्त
हम्म.
तिकडं इकडं जास्त पेक्षा कुठं अ ता धबधबा असतयं. कुठं काय असते, तर बघायला जायचं छान वाटतयं.
उपयोग नाही. व्हनी जाऊन.
नाही, नाही. आता उन्हाळतचते.
उन्हाळ्यातच जायला पाहिजे. आता धबधब्याला जायला पाहिजे.
होय हो. आता बघायसाठी कुठ तर अस एकदम - - हे असते माहित काय. कुठं फ जास्त झाडीपाला असं तिकड बघायला भेटत्यात ओ तिकड. त्या साईडला गेल तर छान वाटतयं बघायला पण.
चालते कि म, चालते बघू कधी. काय काय एकत्र येऊन विषय
होय. होय. सगळी एकत्र येऊया. येऊन एक दिवशी - - ठरवुया कुठं जायचं. हम् मग. आणि काय?
चालतय कि आणि काय नाही बघ, निवांत आता तेच. काय काय आवरायचं तू काय हेला गेलि नाहिस.
नाही आज कॉलेजला गेलो नाही सुट्टी हाय माझं. तुम्ही मग गेला नाही.
मी नाही गेलो. मी आता बाहेरच कुठ तर हे करायच. म्हणुन नाही गेलो. जर ब्लाऊज शिवायचं घरात लोडिंग हाय ब्लाऊज ते.
हं, ह. मग ब्लाऊज किती किती घेता तुम्ही शिवाला? तसं काय?
ब्लाऊज ला कटोरीचं घेतोय, दीडशे म्हणजे अस्तर सकट आणि प्रिन्सेस कट हाय दोनशे वीस. डिझाईन ते म्हटल तरी पिण तीनशे पर्यंत हे होतय. बॅक साइडच डिझाईन कस सांगतील तस.
होय का, आता ते पण लय माघारी वाढल्या वाटत, तिच्यांत पण नी हम्म.. हम् हम हम. तुम्हाला पण मग, शिवून कंबर दु-कंबर तेन दुखत असेल.
काय करायचं. त्रास सहन करायला पाहिजे. पैशासाठी काय पण,
होय, सोडा तेे तर हायचं. म.. पोरं -पोरग
आर्यन हाय की, आत्ता आलाय.
शाळेला गेलता काय?
मग सोडून आलीस मुलग्यांला.
मुलग्याला सोडून आलो. होय सोडून आलोय की जाऊन, आता पण पोरं शाळेत पण घेऊन जातात बघा, ह्या हेच्यामध्ये क्लायमेटमध्ये पोरांना. कुठंतर फिराला पोरांना घेऊ तर मग बघायला पण छान वाटते. त्यांना पण,
हम्म.
तर सेफ्टी करून द्यायचं इम्पॉर्टंट असतेय बघा. पोरांना स्वेटर असू दे. हे असू दे सगळं पॅक करून. पाठवून द्यायचं, पोरांना हम्म.
हं. आणि काय?
चहा ही पिला कणी, चहा नाही अजून. जरा घरातला अवरालोय बाहेर गेल तो मी, आत्ता आलोय जरा घरातल. घरातलं अवरालोय, मग तेच चालू आहे काम.
ह ह.. माझं बी तेच चालू आहे, सगळं आवरलोय आता घरातलं.
हम्म.
ते जरा शिवत तेन बसायचं मुलगा आलाय, मुलग्याला जरा चा करून द्यायचं. त्यानंतर तो अभ्यासला बसतोय. मग जरा शिवत बसायच, थोड्या वेळान मग जेवणला घालायचं, जेवण करायला.
उशीर लागंत वाटत स्वयं
होय, स्वयंपाक करायला वेळ लागत नाही. पण तरी पण जरा लव कर जेवत्यातनी घरातली.
हां हां.
सात साडेसात ला म्हणजे जेवाय लागतंय.
हम्. हम. लवकर कराय लागत वाटत, माझं तै आवरायचं शाळेतून पण पोरं येतात लवकर, मग त्यानी भूक लागले मुल येत्यात तिकडनं हे, झालं कणी काय तर, तर पहिला काय तर स्नॅक्स करून ठेवतो. त्यांना मग त्यांनी आलं. तवर खात्यात. मग ते खाऊ पर्यंत काय तर स्वयंपाकला रेडी करून घेतो. मग तो परत बसत्यात, सात आठ वाजे परत मग त्यांचे पप्पा येतात. साडेआठ वाजता जिमला जाऊन, मग आलं कणी सगळे एकत्र जेवताव.
हम्म.. वेळ होतं.
होय, वेळ होते एकएकदा त्यांना हो, एकदा तर नऊ साडेनऊ वाजता येतात, एक एक दिवशी तर.
होय. नाही आमच्यात लवकर लागते, पहिला होतं होता वेळ. पण आता नही, आता जरा लवकर करायला लागते.
म्हणजे खरं कसं म्हणजे, खरं म्हणजे स-लवकर जेवलेलं संध्याकाळी सात साडे सात वाजता जेवलेल बरं असते, म्हणजे ते पचन. प्रंचन क्रिया पण होते, नी फिरून तिकडे. इकडं संध्याकाळी नऊ दहा वाजता जेवताव बघा. मग झोपून- झोपून टाकतो ना आम्ही.
त्यामुळे ते आणि फॅड तयार होतय.
आणि ते पोटात बसते हो तिकडे इकडे जात पण नाही ते
होयच की
ं म्हणजे सकाळ लव जेवलेलेच बर असते आम्ही पहिला लवकरच जेवत ह ह चालायला लागते ते
हम्म शंभर पावले चालायला पाहिजे.
हो
नाहीतर मग हे होतय नाही मग ते लवकर झोपलं मग ते फॅट तयार होत. ते मग नंतर न त्रासच की नंतर त्रासदायकच हाय ते
हम्म वजन वाढते असच होतय काय काय होतयच उशीरन हम्म.
व्हयची.
लई प्रॉब्लेम आले खरं पण आता जेवणात पण लई काय का बदल होत्यामुळे बायकांच असू दे पुरुषांच अस वजन
वजन ते वेळाने जेवल्यामुळं जास्त गोडच प्रमाण हाल्ल्यात काय हे आपल्या हेज्यात काय गोडशिवाय कुणाचं चालतच नाही. त्यामुळ ते गोड खाल्ल्यामुळ आणि जरा फॅट जास्त
हम हम हम
तसं म्हणाय गेलं तर व्यायाम आपल्याला थोडा वेळ द्यायलाच पाहिजे.
द्यायला पाहिजे ओ तर टाइम भेटत नाही पाडते की सकाळी उठून. वायरला जायला पाहिजे.
होय योगासनन काय हे महत्त्वाचं आहेच करायचं.
हो हो तुम्ही करतच केला घरी हम्म कायम नसल्यामुळे क क करा.
आं
कायम
घरी करतोय पण टाइम पी मिळतोय करतोय एक एकदा एक एकदा वेळ नाही मिळाल. तर नाही करत एक एकदा करतोय एक एकदा नाही. ते चार दिवस केलं मला मस् सगळं असं मस हौस हाय करायची. पण टाइम भेटाला नको. आणि त्यात सगळं आवरून जरा रात्री शिवत बसल की जरा वेळ सकाळी उठायला सकाळी उठल की आरयचा डबा तेन द्यायचं. त्यातच वेळ जातोय माझा
हम्म हम्म हम्म
मग त्यात वेळ गेल्यानंतर आणि वाढतंय. जरा करावा मग एक थोडा वेळ एक धुरी उड्या मारतोय सोड मी दररोज कम्पल्सरी न चुकता दोरुड्या खेळतोय करतोय मी हम्म योगासन काय जरी वेळ मिळाला तर नाही करत. म वेळ मिळाला सकाळी जरी लवकर उठलो. तर करतोय नाही मिळाला तर दोराउड्या. आर्यनचा डबा तेन करून घेल्यावर दोरिउड्या एक शंभर मारतोय.
हा हम
काय करतेस व्यायाम ए म आहे ग कारण का माहित्याय ज मग सारखं मग खाणं तर आपण काय थांबत नाही खाणं..
थांबत नाही होय हो आणि कसंय माहित काय खरं म्हणजे जाड असल्याला माणूस तेवढं जेवत नाही.
जेवत नाही बरोबर आहे की ते वाटतंय खर दुसऱ्यांना काय वाटतय हि लय खात्या ते कसं असतय माहिताय ते अग ते म्हणजे जे खाणं आहे का नाही. ते ज्या ज्या टायमिंगला जे जे खायला लागतय ते आपलं टायमिंगच चुकतंय मेन म्हणजे
हो हो हो
मेन म्हणजे रात्रीच नऊ आठच्या पुढं म्हणजे जेऊ नयेच तसं म्हणायला गेलं तर
होय होय
आठ च पूढं जेवायचंच नाही आणि टायमिंगवर टायमिंगवर करायला पाहिजेय गं असं म्हणजे आता काही नाष्टा केला अ किती नऊ वाजत जरी आठ साडेआठ नऊ ला नाष्टा केला तरी एकला का विना जेवाला पाहिजे चारला जर लाईटली काय तर म्हणजे असं बिना तेलकटच खाल्लं आणि सात ला म्हणजे जेवायचं म्हणजे पोट भरून जेवायचं नाही का अरध भाकरी खायचं जरा उघच लाइटली भात खायचं झालं मग मग ते वेळेवर जेवण असलं क नाही मग काय वाटत नाही ग अस वेळेवर जेवन पाहिजे आणि तेवढंच लाईटली खायला पाहिजे असे एकदम जास्त हा जरा आपण पोटाला जरा भूक लागली की जरा आपण एक्स्ट्रा भासतो तेच फॅट होते तयार
होय होय होय तस होते जास्त पण हे करायचं नाही
त्यामुळे सगळं अवघड होते हम्म तेच आग मानतोय काय तसं परत आणि ते आणि हेच होते. जरा काय तर चवीच झालं जरा काय तर चवीच झालं. चवीच झालं ते काय तरी खाऊ वाटते म्हणताना सगळं आवघडून बसत
चालतंय घ्या मग करतो आणि तुम्हाला
हा चालते चालते घे ठीक आहे हम्म ठिऊ आहे
हॅलो कट होईना का तुमच्याकडून हॅलो हॅलो हॅलो हॅलो